नमस्कार.
एॲमोडेवल.
येस.
काय करतोय.
हा बोला चाळीस मिनट पडलेत.
हा बोल ना.
कव्हा गाण ऐकले कशा मग रुपे भेटय खरंच सांगलं अरे.
अगं मम्मी फेक येते फेक.
घेत नाही का ललो का मग त्या माक दोन रुपयां अकाउंट मलाय म्हणून.
बरं पा मग उघडून.
मग मी तेला माणते ना दोन रुपयां फुून पाण्यामध्ये काय आहे
दोन रुपये नाही ना ते ऑटोपे राहत ऑटो पे राहिलं ना. ऑटोपे राहत दोन एकदा दोन रुपये घेते त्याच्यानंतर ते आपोप. पैसे कटवते आपल्याला पण नाही समजत. हा मग नंतर ते कट पण नई होतात ते कट राहते मग. पैसे हजार पाचशे आपल्याच्यातूनच.
हा का.
बर बर चागल तेच मी म्हणते ते म्हणते गॅन टी व्ही गॅनटी व्ही दाखव गॅनटी व्ही.
हा.
हम्म. काय बरीईका?
हा. चांगली का तू?
मी. चांगलीए.
हा बोल ना.
माझ्याकडे खूप खाते आहे मी नंबर देत मग त्याच्यावर थोड टास्क कं्प्युटर जा आहे आणि कधी कधी माझ.
ओके.
हा. आता तुला काय चालूए.
काही नाही.
शीतल चेक झालं गॅग च्या मधी - -
जमा होईला.
हा.
तीन चार दिवस लागत.
हा.
ह मी ते दोन लाख रुपये टाकले मा्र पैसे हातात घ्यावा काय. थांबणारे.
अ झाली काय तयारी?
आ अजून ब कराय झाचाल आणि र.
काय करु राहीली?
रगून झोपेच दि मस्थ.
उद्या जायचंय का?
पीतो का काय? नको अरे पीतोस काय. नाही
हम् ठकवालाड्या काही त घेऊन जाय सांग. रगबी घिऊन जाय.
अर र या सागर याच्या तई. तू बोलीवणी बघव लागल तुला सांगते अजुन आसा का - - दाल घसाई, अ टिकल्याची डबी. तेलाची बाटली.
आग पिशवी घे ना गोणी कायला?
आ?
गोणी कशाला?
गोणी कशाला? मग काय हातात निऊ काय ते?
पिशवीत-पिशवीत.
आता मला चोवीस रूपायच .
मरा ब्बाप रे!
थुंकु नको मोठा आहे ना तु! माझ जाव नको.
नको रे वा छोटीच मी छोट
अरे तो भूप चालू कर जो अत तीला माहिती तीला फोन नाही आता कोणाचा फोन बघल
आता हा बघ आता की तीन हजार हो
हं तिला माहिती ती घाबरली आ तुला
हम्म तिला तर तिचं सर्विसिंग काढून आणलं ना रे? ते कसं वर्षातून महिन्यातून सर्विसिंग हा आ
तू माझी लिंकडीन ची प्रोफाईल पाहिली का?
मग तू माझी बघितली का?
नाही तु ने पाहिली माझी.
आता काय? चालल बघतो हम्म अरे थांब आता हे तुला माहित क्हायल? हॅलो-हॅलो आता मी गेलो ना सेकंड इयर ला सेकंड इयर ला गेलो आता मला लॅपटॉप लागेल ना. मग कोणता लॅपटॉप घेऊन आला?
तुझा तो सु नावास लॅपटॉप? कुढे गेला होत तु वापरायाची?
माझ्याकडे. तुला पाहिे तो
नाही अजून नाही आता मला अजून काय पुढच्या सेमिस्टरला लागंल.
बरं-बर तू तीन महिन्या तिकव मग तोवर घेऊ आपण लॅपटॉप.
हा चाल आ
दिवाळीला घ्यायचंय म्हणलं नाऊक, हा ठीक आहे.
तुला का? हा ना चांगला मस्त घे.
हा नंतर तुला कामाईन.
मॅकबुक बुक नीओ, यल्लोवाला, कितीला माहीते का? आपण कोणा हे वा आता सेल चालू आहे अठ्ठेचाळीस हजार रुपयालाचे फक्त
हा का
ग बाहेर गोसाय मा
बरं बरं
सर्च कर तू यल्लो आला घे निओचा इतका क्लास आहे ना शेवटी ॲप एप्पल चा
ह
बरं मम्मी कोणाशी बोलती
अरे मम्मी कायण सोबत बोलतेथ नान नाना सारखं जोर जोरत तुला अजून
तुला म्हणजे तुझ हे झालं नाही का तुला असं जॉब ऑफर नाही आलंय का तुझकडं
नाही ना आपला केलं नाही आता कॉगिजट म इंटरव्ह्यू
काका इंटनशिप पणणे घेईल ना तू
हा नाही ना कन्फर्मेशन मिल आला तशी म पण आता कधी शोडू घेऊन काय माहिती
करून टाका म तू कोणता कोर्स करते
एडब्ल्यू एस
एडब्ल्यूएस अरेब्ल एस तर भारी रंग अमेझोन माध्ये होे नसत
हम्म
हम्म
आता आमची अमेझॉन चालू आहे
हा मा तुम्हाला शिकत का कम्युनिकेशन स्किल्स वगैरे नंतर तुमचा रेझ्युम हे सीव् कसा डेव्हलप करायचा ह
हो
स्किल्स डेवलपमेंट नंतर ल
हा
हम् हम्
मम्मी तिनकरी जाणार रात्री हॅलो
उद्या उद्या्या
अरे हा पण टाईम कोणत्या टाईमंग लाणार आहे
सकाळी स आच्या बंद
सकाळी
हा
मला वाटलं का रात्री
नाही म्हणजे इथून साखळी इथूनला जायचं आहेग इथून रात्री निघणार हे गाडी
मा.
हम्म बरं, बरं.
काय कशी झालं.
हा.
हॅलो अरे काहीच नाही झालं ते. झाले मला परत कॉलेजला जायचं खूप कंटाळा येतोय रे!
बघ मारुंदे स्टार्टिंगचे पंधरा एक दिवस बंक मार.
ो प्रतीऊन जातो स्टेशन जा
हो. हा.
रजिस्ट्रेशन केलं आणि ते्हा माझ वरती रोल नंबर. येईल परत मंग. बकर केल्या तर म्हणजे कस गुंडा
आणि तो आता सेकंड इयर ला आहे. जाशील का? हम्म.
हम्म. बाकी काय चालू. हॅलो! हॅलो! हॅलो? तू शुभम बाई मुग